ह,
सकाळ.
शुभ सकाळ.
काय नाही झाली का काम तुमची.
चालू आहे अजून अजून त स्वयंपाकायची फक्त पोळ्यात झाला अजून भाजी बाकी हाय.
हो का काय असं तुमचे दिनत. क्रम काय असतो दिवसभराचा कारण तुम्हाला ही मुलगी हाय ना.
हम्म, मला मुलगी येन मुलगा पण आहे एक मुलगा एक मुलगी. हो एक मुलगा एक मुलगी मुलगी मोठी आहे मुलगा लहान आहे. आता दोघं गेले स्कूलमध्ये.
मग काय काय करता दिवसभरात कारण आता या दोघांना सांभाळून घरातले. काम कराव लागत असतील ना.
सकाळी साडेपाच वाजताच उठायचं दोघांचे टिफिन बनवायचे. टिफिन बनवून झालं की, लगेच हो ती पावणे सात लाच जाते ना.
तेच ना मग शाळेत सोडायला तुम्ही जाता.
नाही नाही तिला व्हॅन लावलीय त्याला सोडायला जात त्याच्या आजोबा.
म्हणजे घरात तुम्ही आहात बाकीचे अजून.
मग सासू सासरीे पण आहेत.
मग त्यांचं एवढं सगळ्यांचं करायचं म्हणजे वेळ जात असेल ना तुमच.
सगळा्या वेळ त्याच्यातच जातो. त मी ते सांगते ना तुम्हाला सकाळी तिचा टिफिन बनवला का. मग सगळं झोपल्याला राहतात तोपर्यंत तिला उठवायचं तिला उठवलं साडेसहा ला. साडेसात पवणे सात पर्यंत तिला रेडी करायचं तिचं खां काय ते पंधरा मिनिटात आवडयचं. आवरून मग तिला खाली सोडायला जायचं तिथून वरती यायचं आल्या आल्या लगेच. आपल्या रात्रीच काय उरलेल रातात ते. नंतर उशिरा जेवण करतात ना मग ते भांडे वगैरे सगळं आवरायचं. कारण हे वेळेवर येत नाही हो ते उठल्या नं.
म पडतात
तेच उठल्यानंतर मग सगळ्यांचा नाष्टा होतो. जोपर्यंत ते उठत नाही तोपर्यंत हॉल किचन झाडून पुसून होऊन जातो माझा. बाहेरचं पोर्च वगैरे आवरून जातं. बाकी सगळे उठले का मग साडे नऊ वाजता मग मी जाऊ का. तू जव्हा शांगुईला गडबड चालते मग.
कारण एक उशिरा उठल्यामुळे परत सगळं पुढचं म्हणतात
पुढचं शेड्यूल मी सांगते काय माझ्या माझ्या टायमिंगला जस उठले ना ती यावेेळी मी सगळं करून मंं रीकामी राहिली असती. पण मग या टायमिंगला ज्या टायमिंगला मी उठते त्या टायमिंगला सगळ्यांचं आरामाचा टाइमिंग राहतो म्हणून हम्म त्यामुळे मग एक वाजूनच जातो, आता त्याला साडेनऊ वाजता पाठवलं तिचा टिफिन बी त्याच टिफिन बी दोघं सोबतच करून घेते नंतर नको परत
हां ऐकस म्हणजे सकाळी एकदा बनवलं तर काय दुपारपर्यंतच सगळं जेवण एकदाच बनवत की कसं?
नाही नाही नाही. सकाळी ती तीन त्यांच झालं, का लगेच सासूबाई, सासऱ्यांचं गरम पाणी द्या, चहा द्या ते झालं का लगेच आपलं आपलं त्यांची आंघोळ झाल्याव ये कपडे बि लगेच मिस्टर उठतात ते साडे नऊ, दहा वाज ते अकरा वाजता जातात, त्यांचं टिफिन वगैरे नेते दुपारी घरीचे तात जेवायला. म्हणून मग त्यांच परत आमचा स्वतःचा बिझनेस बिझनेस ये आमचा वाला अनिमेशन म्हणून म्हणजे एल ई डी बोर्ड वगैरे सगळं बनवतात ते.
हा म्हणजे तिथेच बनवतात?
हम्म म्हणजे आमचा हा शॉप ये आमचावाल मोठं कंपनीच ये डायरेक्ट. हम् हम्म. मग ते तिकडे जातात, ते आता आवरून बिवरून गेले मग मी कपडे वगैरे आवरले पोळ्या केल्या, आता सासूबाईंना म्हटलं भाजी करा, सासूबाई आता भाजी करतायत. तोपर्यंत मी बोलून स मग आता लगेच तो येईल. त्याला सासरे घ्यायला जातील, त्यांचा नाश्ता वगैरे आवरला, ते गेले घ्यायला त्याला.
ह सारखं तेच तेच तेच काम वगैरे सारखे तेच तेच चालूच असतील आणि परत मध्ये आधी मुलांच कधी मूड वर असत ना
मूडवर ये, आता तो आल्यावर त्याच काय मूड ये ते नाही सांगता येत. आणि प्रत्येकाची वेगवेगळी डिश असते, कोणाला एकच भाजीमध्ये तीन प्रकार येत, एक मुलांना साधी करा, मिस्टरांना कोरडी करा, तीच भाजी मग सासू सासऱ्यांना पातळ करा.
म्हणजे एक भाजी तीन पद्धतीने बनवावी लागते तुम्हाला?
मग आता पर्याय नाही ना मुलांना फीकट आवडते. असं मिस्टराना असं घट्ट आवडती, सासुसासऱ्या ना पातळ आवडते त्यांना. कोरडं खाल्लं जात नाही त्रास होतो.
हा थोडस आता वयोमानानुसार पण त्यांना नाही ते हे होणार.
मग ते त्याच्यामध्ये पूर्ण रुटीन मध्ये असंच दिवसभर जात राहत. परत आता तो येईल एक वाजता. तो आला का मग त्याला परत त्याच खाऊ घालणं, कपडे बदलणं, त्यात सगळा वेळ जाईल. मग त्याला झोपवणं, दीड पावणे दोन वाजेपर्यंत नाही तेव्हा मी त्याला दोन वाजेपर्यंत जाग ठेवते कारण मंग त्यांच तीन वाजेचा टायमिंग ये, मुलींचा येण्याचा. जसं माझी भाची पण हम्म माझी भाची पण राहते ना थोडा वेळ माझ्याजवळ, त्यांची आई पण जॉबला आहेत मंग असं
मग त्यांचं करायचं यांचं करायचं सगळा दिवस
त्यांचंनी एवढं काही करण येत त्यांचांनी ते निघून जाता उशिरा पण मग
पण जेवण वगैरे हे तर सगळं आपल्याला सगळं करावंच लागतं ना पण त्यांच्या टायमिंगमध्ये आपलं सगळं म्हणतात ना झालेलं पाहिजे
हम्म, आता ते आले का मग त्यांचं आवरन झालं का मग आहेच मग निदान साडेचार साडेतीन चार नंतर फ्री राहातं माणूस
आता कसं तुमच्यारम, मुलं तशी थोडफार मोठी व्हायला लाग नहीं पाणी आणाय सासऱ्या सगळीकडे तसं त माझं अ मुलगा आतां सहा महिन्याचा आहे आणि आई हे आम्ही तिघच असतो म्हणजे आतां मुलगा आणि आम्ही दोघं, सकाळी ते सक काही लवकर सहा पर्यंत उ उठायचं नंतर यांना ऑफिसला वगैरे जायचं असं काम मुळ त्यांचा डबा वगैरे बनवायचा. मुला चं म्हणजे तो होस पर्यंत म्हणजे एकीकडे चहा ठेवा एकीकडे भाजीची तयारी करा कनिक मळून ठेवा, भाजी फोडणीला टाकली की लगेच चपात्या करा. म चहा होतो मग त्यांचं तोपर्यंत आवरुण होतं मग त्यांना ते हातात द्या. हा मध्ये तो उठतो आठ वाजता वेळेस कधी कधी तर सहा साडेसहा ला पण उठ टतो आता मग कधी कधी सात साडेसात कारण उठला ना तर कसं म्हणजे तसं अ एवढाच उठल्यावर त्रास नाहीये, कारण तो खेळतो थोड्या वेळ
हम् हम्.
हा म तोपर्यंत आपण मग ह्यांचं सगळं झालं डबा वगैरे भरून हे गेले की म त्याला घ्यायचं. मग त्याला त्याच आवरायचं त्याच आवरसोतो पर्यंत मग परत आंघोळ वगैरे घालून मग परत त्याला झोपवायचं खाऊ वगैरे घालून
हम्म.
मग तो झोपला कि मग परत आपली जी काय उरलेली कामं आहेत झाडा भांडी वगैरे घासा कपडे धुवा. भाज्या वगैरे निवडायच्या कारण परत डब्याच्या तयारी किंवा रात्रीच परत जेवणाचं काय.
हम्म, ते कन्हत झोपलेलं राहत तेव्हाचं होतं. नंतर तो उठल्यावर नई या गोष्टी करता येत असं
हा कारण तो झोपल्यावरच होत मग परत कसं संध्याकाळच्या वेळेला त्याला खाली घेऊन जा मग परत वर ते आलं कि मग परत आपलं दिवाबत्ती करायची. मग परत आहेस, त्याच परत त्याला खाऊ घालायचं. परत रात्री हे आले कि म त्यांचं जेवणाचं हे करायचं पुन्हा भांडी पडतात परत आहेच म्हणजे ते क चालूच असतं सारखं
तेचं आमचं बी तसचं ये सकाळी झालं लगेचं तेवढे नाश्त्याचे होते, नाश्त्याचे झाले तर प्रत्येकाचा वेगवेगळा चहा होतो. कारण वेगवेगळ्या टाइमिंगला उठल्यामुळे, मग ते सगळं त्याच्यानंतर मग परत अ जेवणाची तयारी परत ते, ते झालं का लगेच पोरं येतात. त्यांची टिफिन. परत ते, ते अलग अलगेच मिस्टर येतात त्यांचे जेवणाची त्यांचे परत, असंच चालू राहतं.
कारण रोजचं परत असं असतं ना की, आज ही भाजी दिली आता उद्या काय द्यायचं. तेन एक असं यांचं करत करत आपल्या डोक्याला टेता
आणि सगळ्यांनाच सगळ्या भाज्या आवडतात असं नाही कायी कायीना क्वचित भा आवतात तेींटिन्यू दिले तेी कंटा.
हो रोज एकच भाजी नको. किंवा आठवड्यात ना एक भाजी दोनदा पण नाही द्यायची एकदाच खातील.
तो जगातील मोठा प्रश्न आहे सगळ्याच बायकांना पडतो भाजीला काय करायचं.
कारण सव काळ संध्याकाळ परत दुसऱ्या दिवसाचं पर्ण टेन्शन आधीच येतं आपल्याला.
तसं. कधीतरी डबल भाजी झाली अरे देवा ही आज नसती केली तरी चालेस उद्याचं काम झालं असतं.
मकाय क कारण हो ते होतच कारण आपल्याला कसं एकतर काम एवढी असतात. ना कधी कधी आपल्याला स्वतःसाठी पण वेळ मिळत नाहीेये.
तेच ना स्वतःसाठी मी सांगते काय स्वतःसाठी मी जस काळजी अजून घेतध. लेले नाही आहेत.
ह. मग तेच ना स्वतःला असं म्हणतात ना दिवसभर त्यातच असल्यामुं ना. कधी कधी स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही सदा आरक्षात बघायला पण वेळ नसतो.
ते सुद्धा नाही आहे. ते सुद्धा नसतो तरी पण मग आपण करतोच काय काम दिवसभररा.
आणि त्यातून कुणाचे काही कार्यक्रम वगैरे असेल परत ती गडबड होते. काहीतरी मध्येच कोणाचं काम काही काम असेल किंवा काय.
लेडीज जेवढं करू शकते ना फक्त. म्हणायला आहे कि ती तिला काय काम असते ती जे काम करते ना ते कोणीच करू शकते नाही.
एखादा्या पुरुषाला नाहीच होणार तेवढं घरातलं कारण. साध हा त ह रडायला लागला ना. तरी माझं इकडे काही होस् तोपर्यंत त्यांना त्याला संांभाळता पण येत नाही. तूज घेेतला कातर नोडत. ना तूच घे तुझ्याकडच राहील तू व्यवस्थित मला नाही त्याला एवढा.
ल्यानंतर बी तुम्ही हे त माझं काम करू शकता का नाही करू शकत ते तसच पडून जाईल.
कारण त्यांचं असं असतं ना की एवढं मी दिवसभर त ऑफिसमध्येध्ये जाऊन आलोय. म्हजं यायचं जायचं म्हणजे असं लांब असल्यामुळे कसं येण्या जाणार. प्रवासात एवढा वेळ जातो मग मला कंटाळ आलाय. आणि आमच्या डोक्याला वेगळे ताप काही कमी असतात का.
तर. प्रत्येकाच्या घरी तेच आहे मी बसलो शांत तर तुला सह्य होत का मग तुला कळत नाही का. लगेच तू काहीतरी काम काढून आणते किंवा त्याला घे तुला घे तुला नाही करता दोन दोन काम कमी. कर त्याच्याकडे बघ अरे दोन कामं कर मी करून घेते नंतर मलाच करायचे.
पण भांडी वगैरे कुठे ठेवाल भांडी वगैरे राहिली तर परत दुसऱ्या दिवशी लागते. तच चां तीन स् प
मी सांगते. काय भांड्यांची बाई जरी लावली ना ती बाईला भांडडे आपल्याला जरी धुवाय. त आपल्याला सारख त्या व्यक्तीला सवय नसते ना ते बघायची. नाही ज्या व्यक्तीला सवय नसते ना दुसऱ्याकडनं काम करून घेण्याची त्या व्यक्तीला आहे ना. ती दोन डिश तरी पडलेली राहिल्या ना ते जाऊ दे ती भांड्यांवाली कवाईल तोपर्यंत घासून घेते. म्हणजे ती सवय नसते आणि लिटरली आपण कसं छा जरी ठेवत राहिलो ना तरी दोन भांडे पडली बेसिंगमध्ये पडलेले छा उकळ पर्यंत ती दोन भांडे धुऊन घेऊ आपण.
तेच ना, चालेल मग तुम्ही करा कॉल मला, तुम्ही करा म्हंटलं तोपर्यंत, चालेल? अ ठीक आहे चला. हा बाय.